हॅलो.
हा बोला नमस्कार.
हम्म नमस्कार सर. आता मी आज पुरणपोळीचं नैवेद्यं, पुरणपोळी आणि कटाची आमटी.
बर.
ह्याची रेसिपी सांगणार आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात कसं आहे की. सण म्हटलं की, पुरणपोळीचा नैवेद्य असतो.
बरोबर बरोबर.
मगं कसा हा आपल्या इकडचा तसा प्रसिद्ध हे आहे मेनूये. पुरणपोळी. म्हणून म्हटलं आज तुम्हाला, पुरण पोळीच हे सांगावं म्हटलं आणि कटाची आमटी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, त्य म्हणजे पुरणपोळीला काय लागणार की, आपण समजा अर्धा किलो डाळ घेतली. तर त्याला अं हरबर्याची डाळ घ्यायची आपण.
हरबर्याची डाळ घ्यायची, बरं.
हा हरभऱ्याची डाळ घ्यायची. जर अर्धा किलो घेतली तर, त्याला पावशर गुळ लागणार.
पावशेर गुळ हा.
हा मग हे ही डाळ काय करायची आपण, डाळ, डाळ थोडीशी कुकरमध्ये घ्यायची किंवा पातेल्यात घेतली तरी चालेल. चालते, एखाद्या भांड्यात. अन त्याच्यामध्ये गरम पाणी, त्या डाळीमध्ये टाकायचं.
बरं.
आणि त्याच्यामध्ये थोडसं हळद चिमटभर हळद टाकायची, आणि थोडसं तेल टाकायचं, का तर ती डाळ व्यवस्थित - शिजून निघावी म्हणून, आणि कुकरला एक चार चार शिट्ट्या द्यायच्या कुकरला. ती डाळ अशी,
कुकरला लावून डाळीच्या चार शिट्ट्या द्यायच्या.
हा चार शिट्ट्या द्यायच्या, मग ते डाळ अशी शिजते. मग परत ते पातल्यात - ते सगळं पाण्यासंकट डाळ पातेल्यात काढायची आणि त्याची, येळवणी निघण्यासाठी आणखीन एक पंधरा-वीस मिनिटं ते, अं.. शिजत ठेवायची डाळ.
बर.. बर.. बर.. बर.. बर.
तर डाळीचं थोडसं, येळवणी अ पाणी निघतं ते. त्याची ते आमटीसाठी ते पाण्याचा उपयोग हो होवू शकतो. मग ती डाळ हा, मग ती पाणी अं.. डाळ शिजली येळवणी पण निघाली की, मग काय करायचे? वरची-वरची डाळ आपण दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायची.
अच्छा.
अम.. म्हणजे पूर्ण डाळ नितळून घ्यायची आणि जे पाणी राहिलय ती अ ती येळवणी म्हणून त्याची मग परत आमटी तयार करायची आपण. ती बाजूला तशीच ठेवायची आणि ही डाळ आहे ती काय करायची? डाळीमध्ये थोडसं म्हणजे आता अ जेवढी डाळ आहे, त तर त्याला म्हणजे आता एक वाटी जरी डाळ झाली किंवा दोन वाटी डाळ झाली तर एक वाटी गुळ घालायचा आणि त्या डाळ हां गुळ घालायचा आणि ते डाळीत गुळ ऊगळू खिसून घालायचा आणि ते सतत ढवळत राहायचं म्हणजे ती गुळ पूर्ण आटला जातो आणि डाळी आपली ही होते गोड तशीच राहते अशी
बरं बरं बरं बरं बरं बरं
तयार होतं मग त्या डाळीचं.
बरं बरं
डाळ आटली की मग काय अ. करायचं गुळ पण आटला जातो म्हणजे असं घट्ट घट्ट होतं मग ते मग ते गरम गरम हा गरम गरम असतानाच ते पुरण यंत्रातून ते पुरण पुरण तयार करून घ्यायचं म्हणजे एखाद्या चाळणी व ती बारीक चाळणीमध्ये ते घेऊन आपण हातान क्रश कराय म्हणजे असं हे करायचं वाटीच्या साहाय्याने दाबायचं म्हणजे असं ते पुरण तयार होत पीठ तयार होत तेज मग पीठ तयार हा पीठ तयार झालंय की अ ह्याच्या पो पोळी पुरण पुरणपोळी साठी आपलं गव्हाच पीठ असत ते पाणी घालून असं पूर्ण असं लुसलुशीत असं अ मळून घ्यायच पूर्ण
बरं बरं बरं
पूर्ण म्हणजे असं एकदम पातळ हे करायचं आणि तेल लावून त्याला एक पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवायचं आणि असं आपण हातांनी जरी असं वर उचललं ना तर अशी ती तार तार लागल्यागत होते असं तार पीठाला म्हणजे गव्हाच्या पीठाला हा गव्हाच्या पीठ ठाला ना मग ते ते कसं असं एकदम लुसलुशीत पीठ होतं मऊ होतं मग ते ठ छोटासा गोळा घ्यायचा हातावरतीच तेल घेऊन त्याला हे करायचं आणि त्याच्यामध्ये ते आपण जे बनवलेलं पुरण असतं ते त्याच्यामध्ये घालायचं आणि सगळीकडनं मधोमध घालायचं आणि सगळीकडनं ते हे करून पारी करून परत गोळा तयार करायचा आणि ते पुरण आतमध्ये घालायचं म्हणजे असं मोदक मोदकाचं कस गोळा तयार करतो तसं ते सारण.. हा सारण करायचं ते ह्याच हा आणि ते मिटवायचं आणि गोळा तयार करून परत हा वरती असं ते गोळा तयार करायचं म्हणजे ते पुरण बाहेर दिसू नये आतमध्येच ते पुरण ठेवायचं आणि गोळा तयार करून हा मग ते ते लाटताना पण किती एकदम स्लो लाटायचं का तर, अ पीठ एकदम ते मळणार आपलं ह्याच पुरणाचं पीठ आहे ते मऊ असतय ना वरचं गव्हाचं पीठ म्हणून मग ते अं ह्याच्यावरती अं लाटण, पळपूट तव्या वरती थोडस तेल लावून त्याच्यावरती ते गोळा ठेवून लाटण्याला पण
ते एक जीव होत असेल ना त्याच्यामध्ये?
हो, हो तेलाच्या ह्याच्यावरती हळूहळू ते सर, सरकून घ्यायचं आणि तव्या, तव्यावर, तव्याला थोडस तेल लावून ते लाटण्याच्या हेनच ती गुंडाळी करून ते तव्यावरती पसरून घ्यायच. हाता, हातानी उचलायची नाही लाट त्यानीच ती गोल, गोल, गोल रा, राउंड करुन उचलुन, हा
परत अं ला, लाट लाटून गोल करून परत थोडस तेल लावून ते रोळी करायची आणि
करायची आणि ती परत तव्यावरती पसरून घ्याची, हा मग ते लगेच, लगेच त्याला उलातून घालायचं नाही. ते एक साईड भाजून झाली की परत वरच्या साईड
चा लांबडी परतायची जी अं, अं पळी आहे चमचा म्हणतो आपण त्याला तर ते त्याच्यामध्ये घालून ओला म्हणायचं ते ते गं इकडं तिकडं परत परतो, उरतो दोन्ही बाजून
उलटून घ्यायचं ते पण आधी एक साईड तेला व्यवस्थित भाजुन घ्यायची वरच्या साइडला तेल लावायच भरपूर आणि परत मग पलटी करायची.
साधारणतः किती वेळ ते ये एक पोळी परतायची ती?
ते एक, एका मिनिटात ते होऊन जाते. आताएक साइडला एक मिनंट त्या साइडला एक मिनटं हा, तू प- तु तुपायाने पण तुम्ही बा हे करू शकता, तेलानी हि करू शकता.
त्या ऐवजी तुपान लावले तर त्याला टेस्ट ही चांगली लागल.
आणखीन येणार, आणखीन येणार म ह्या अशा प्रकारे पोळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्याच्याच त त्या आपल्याा लागणारी कट, हा पुरणाच सारण तेच की गुळ घालायच, त्याच नाही, तेच की ते पूरण करताना त्याच्यामध्ये जा हे घालायचं थोडस नाही, नाही, नाही ड्रायफ्रूट नाही घालत त्याच्यात कि अं हे आ आपलं हिरवा वेलदोडा नाही, नाही, नाही त्याच्यामध्ये नाही कारण पुरण मं मध्ये ते सगळे ड्रायफ्रूटस मोठे तसेच राहतात म पुरण फुटण्याची शक्य, पोळी फुटण्याची शक्यता आहे, त्याच्यात फक्त फक्त काय घातात वेलदोडे घालतात, वेलदोड्याची पूड घालतात वासासाठी.
नाही पण आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतोय बरं का तर ते ड्रायफ्रूटचं पीठ तयार करतात बारीक चिचून आणि मग त्या पूर्णामध्ये हे ते मिक्स करून, तशाही पोळ्या
नई आता आम्ही त आम्ही सणाला ह्या अशा प्रकारे करतो, थोडंस कसं वास येण्या साठी आम्ही फक्त अं बडीशोप आणि अ ह्याचे हिरवा वेलदोड्याची पुड तेवढी घालतो त्या त्याच्यामधे म त्यानी वास छान येतो आणि ह्या पोळ्या त्या बाजूला काढून ठेवायच्या परत कटाची आमटी करायला जे आपण, डाळीचं पाणी काढून ठेवलेलं असते हिळोणी त्याच्या त्याची आमटी तयार करायची, कटाची. मग त्याच्यासाठी लागणार साहित्यं अं.. जिरे जिरेची पूड लागते आपल्याला
बरं.
जिरेची पूड आणि आलं, आलं लसूण आणि थोडसं खोबरं, हे पेस्ट तेच की, पण हे जाडसर जरा हे करायचं. एकदम पेस्ट करायची नाही. आल्लं आणि लसूण
लसूण जास्ती प्रमाण म्हणजे, अर्धा अर्धा कच्चं चिचून बी टाकतात ना काहीतर
अर्धा कच्चं ते वरून नंतर टाकायचं म्हणजे आपण हे मसाला झाला की वरणं टाकायचं.
हा हा.
आलं, लसूण आणि खोबरं हे थोडसं गरम करून, त्याची पेस्ट मग तयार करायची अशी जाडसर. आणि तेलामध्ये काय करायचं तेलामध्ये आल्लं, लसूण, खोबरं टाकायचं परत आपलं तुमचं तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि जिरे, मोहरीची फोडणी को कडीपत्ता हे सगळं टाकायचं आणि ते सगळं असं परतून घ्यायचं आणि जे आपण येळोवणी काढलंय, ते येळवणी त्याच्यामध्ये वतायचं.
म्हणजे ते पा आपण डाळीचं, जे पाणी काढलेलं आहे ते.
हा, ते ते वतायचं. मग जेवढा ते येळवणी आपण काढले का नाही, तेवढीच वतायची म्हणजे वरती जास्त पाणी घालायचं नाही. मग आहे त्या मसाल्यात ते शिजवून घ्यायचं, तिखट घालायचं एक दोन पळी
ते ओलं खोबरं, बी घालतात ना काहीतर?
नाही, नाही. वाळलं खोबरं आपण थोडसंच ते पण फोडणीसाठी आपण ते घालतो, वाळं वाळं खोबरं. ओलं नाही घालायचं, वाळं घालायचं. हा हा. आणि तुम्हाना जर आता वाटलं की, आपल्याला असं आंबट गोड जर ती येळवणीची आमटी पाहिजे, तर तुम्ही एक दोन हे चिंचचं बिटूक घालू शकता. दोन चिंचाचे तुकडे घालू शकता. आणि थोडासा अगदी एकच छोटासा गुळ घालू शकता. म्हणजे आंबट-गोड, गोड ती आमटी खूप छान लागते.
नाही, पण ते त्याच्यापेक्षा ते नेहमी करतो ना जनरली हे न घालता ते गुळ न घालता, परत कोळं ते तुमचं ते ज न घालता, ती आमटी छान लागते.
नुसतं नुसतं तशी सुद्धा आमटी छान लागते, फक्त थोडसं त्याच्यामध्ये हा, त्याच्यामध्ये तुम्ही तिखट, मीठ, हळद परत तुम्हाला सांगते, थोडशी हिंग वासासाठी हिंग घालायची. छान होते ती आमटी, हो हो. वास येतो, वास येतो. त मग हिंग पण घालायचे त्याच्यामध्ये, मग त्याच्यासाठी साहित्य तुम्हाना काय लागतंय ते आलं, लसणाची पेस्ट, खोबऱ्याची अ बारीक केलेली हे खोबरं आणि जिरे बारीक केलेली, बाकीचा कोणताही मसाला तुम्ही घालायचा म्हणजे लवंग दालचिनी हा मसाला घालायचा नाही, कारण ऑलरेडी आपली चटणी असते घरगुती तीच चटणी तुम्ही वापरायची, हा. त्याच्यामध्येच सगळं असतंय आणि
साधारणत किती वेळ हे, उकळायचं ते आमटी.
हम पंधरा ते वीस मिनिटं ही आमटी उकळून द्यायची. छान होत आणि आपलं तुम्ही हा आपण जे हे काढलेले असते येळवणी काढलेली असते ती त्याच्यामध्ये टाकायची. आणि चांगली उकळी येऊन द्यायची त्याला म्हणजे मसाला तो आहे तो मसाला
एक साधारणतः पंधरा वीस मिनिटं ते गरम अ.. उकळली पाहिजे हा.
हो हो हो छान होते आमटी आणि पोळी हो हो पोळ्या अन् पोळी बरोबर ते खायला छान आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही गुळा गुळाच गुळवनी करू शकता म्हणजे ते पण कसं करायचं पोळी बरोबर हा पोळी बरोबर. अ थोडस पा पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला आता समजा एक ग्लास पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये एक वाटी बर छोटी वाटी गुळ घालायचा आणि ते गूळ पूर्ण वितळून द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण काय घालायचं तर व. हिरवी वेलचीची पूड घालायची. थोडसं जायफळ घालायचं. आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि ज्यावेळी आपण जेवायला म्हणजे सर्व करतो त्यावेळी वाटीमध्ये ते गुळवनी आणि त्याच्यामध्ये थोडसं दूध घालायचं. खूप छान लागते ते पोळी बरोबर हम चालेल चालेल.